हॅलो. हॅलो, हॅलो.
आवाज येतोय का ताई माझा?
हॅलो, हा आता आला. हॅलो, तुम्हाला आवाज येतोय माझा.
हॅलो,
हॅलो हा बोला मला आवाज येतोय तुमचा.
आवाज येतोय का ताई, हो तुमचा आवाज नव्हता येत मला सो त्यामुळे. आं हो आता येतोय तुमचा पण येतोय. अच्छा,
अच्छा अच्छा. क कशा आहात तुम्ही, मी मस्त मजेत. जेवण झालं आवरलं. हॅलो,
हो आवरलं तुमचं
अच्छा, नाही चहा वगैरे नाही झाला, आताच बाकी आवरलं आता मुलं शाळेतून येतील. मग चहा वगैरे, हॅलो.
हां..
आवाज कट होतोय का. हा माझं पण नाही येत मला तुमचा आवाज क्लिअर.
बाकी कशा आहात तुमच्याकडे पाऊस वगैरे झाला का?
हो हो. खूप झाला चार दिवस खूप होता, आता कमी आहे आता ऊन आहे चांगलं दोन दिवस. तुमच्यात तुमच्याकडे
हो आमच्या ईकडे पण तसच झालंय म्हणजे आधी तर इतकं हो आमच्या इकडे पण तेच आहे. आधी तर खूप इतकं भयंकर ऊन होतं ना, तीन चार महिने इतकं डेंजर मग त्यानंतर आता दोन तीन दिवस पाऊस झाला, त्यामुळे छान वातावरण झालंय.
तरी पण गरम होतंच ये.
हो गरम होतच पण पहिले कसं होतं खूपच ऊन होतं सकाळी सात पाासूनच ऊन असायचं. तर संध्याकाळी सात वाजून जायचे, तरी ऊन असायचं.
हो खूप कडक होतं ऊन या वेळेला.
हो. तसं आता कसं झालं पाऊस झाल्या झाल्यामुळे ना थोडस गारवा, थंड गारवा वारं पण थंड असतं. आणि थोडा गारवा झालाय. तेवढं तरी, हो.
बाकी हाय.
तेच ना मग. बाकी तुमची इकडे कसं पाऊस झाला जास्त
हो पाऊस खूप झाला, दोन ठिकाणी पूर पण आला नद्यांना.
अच्छा अच्छा. म्हणजे भरपूर पाऊस झालाय तुमच्या इकडे. आमच्या ईकडे इतका नाही झालाय.
हाया. आमच्याकडे खूप झालं म्हणजे आठ दिवस पाऊस रेग्युलर होता अजिबात नॉनस्टॉप‌. वारा पाऊस, हम्म.
हं हं म्हणजे जास्तच झालंय तुमच्याकडे. आमच्याकडे इतका नाही झालाय म्हणजे आमच्याकडे अजून पेरण्या वगैरे पण सुरु नाही झालाय. थोडस काहींचं झालंय, काहीच्या बाक कारण की एवढा पेरणीसारखा पण पाऊस नाही झालाय ना.
नाय नाय. तेच हं आमच्याकडे आजून पेरणी चालू नाही केलीये, पण लोकांचे हे आलेले आहेत. चालू आहे काही लोकांचं.
हो हो. आणि शेतकरी म्हटलं का पाऊस खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्याला तरी.
हो हो आहे. शेतं तर आता आमची नाहीयेत तरीसुद्धा असं हवाच पाऊस.
अ हो, कारण की शेती नाही केली तर त्याच्याशिवाय कोणाचच पर्याय नाहीये ना. शेतकऱ्यांनं पिकवलं तरच म्हणजे जॉबवाले असो कोण आहे, असो त्यांना गरजच आहे ना?
गरजेचच हो नाहीतर काय मिळणार आहे. आपण कितीही पैसे असलं तरी सुद्धा, शेतीशिवाय पर्याय नाही लोकांना.
तेच ना. त्यात कसं उन्हामुळे पाणी पण कमी होऊन गेलेली होती ना, सगळे
हो ना. आमच्याकडे पण खूप पाण्याचा प्रॉब्लेम झालेला. शेवट शेवटला म्ह चार चार दिवस, पाच पाच दिवस पाणी येतंच न्हव
हम्म हम्म.
तेच ना मग, बऱ्याच ठिकाणी तो प्रॉ प्रॉब्लेम होता की प तीन, तीन, चार, चार दिवस पाणी नव्हतं येत.
हो आणि सांगत होते की दुष् ष्काळ दुष्काळच आहे ना असं आहे तसं आहे पण प पडला पाऊस. साधारण तरी चांगला झाला.
हो काई काई ठिकाणी खूप चांगला झालाय. तेच ना. तरी ह्या वर्षी बोलत होते आता दुष्काळच पडेल. आता ते हे नाही का न्यूजमध्ये पण येत होता, अधिक मासाचा महिना आला की दुष्काळच पडतो वगैरे न्यूजमधे. काहीही आता एक फॅडच झालंय, काही तरी हे चालूच असतं.
कायतरी एकदा काय मिळालेल तेव्हा टॉपिकही त्याच्यावरच विषय चालूच होतो ना.
हा. तेच ना, तेच ना. बाकी कुठे फिरायला वगैरे गेला होता की नाही उन्हाळ्यामध्ये?
नाय या वर्षी सुट्टीत कुठे गेलोच नाही गरमीमुळे पण. आणि असं म्हणजे माहेरी पण नसतं गेलं. मामांकडे पण नाही गेलो, मामा मुलांना नेलं. सध्या घरीच होतो. गरमीमुळे कुठे बाहेर पडायला वाटलंच नाही, एवढी गरमी आहे.
सर्वांचा म्हणजे वेळ होता, ह्यावेळेस ह्या वर्षी खूप वेळ होता प्रत्येकाडे. पण ऊन असं होतं की बाहेर निघण्याची इच्छाच नाही झाली.
दहा साडेनऊ दहा वाजले की उन्हाचे चटकेच लागायचे. तेच्यामुळे बाहेर पडावंचं वाटतच नाही.
हो तेच झालंय, नाही तर वेळ होता ह्या उन्हाळ्या सुट्टींमध्ये. मुलांना पण सुट्ट्या होत्या. आणि मोठ्यांना पण वेळ होता यावर्षी तर. हो, पण उन्हामुळे कुणाची इच्छाच झाली नाही.
हो एवढं कडक ऊन होतं. तुम्ही कुठे गेलेलात?
तेच ना. नाही ना मी पण उन्हामुळे कुठे गेलेही नाही तर.
नाही तर आमचं पण फिरणं होतं, सुट्टीमध्ये कुठे ना कुठेतरी जाणं होतंच. चार चार, पाच पाच दिवस तेवढंच मुलांना पण चेंज.
हो मुलांना चेंज होतो, आपल्यांना पण चेंजची गरज असतेच ना.
ते फ्रेश वाटतं, हो. पण कुठेही दोन दिवस जरी बाहेर गेलं तर फ्रेश वाटतं. आल्यावर आल्यानंतर आवरायला लागतं सगळं, पण फ्रेश वाट
हो जाण्याआधी दोन तीन दिवस धावपळच अस ते हे जाई मला जायचं हे करू का ते करू आणि तिकून आल्यावरती पण पण मग छान वाटतं.
हं हं.
असं आपण एक दिवस कुठे गेलो तरी असं तिथून आल्यानंतर फ्रेश वाटतं, माइंड फ्रेश होऊन जातं.
हो ते आहेच, विचार जात डोक्यातून छान वाटतं. आता हे पावसाळी पावसाळी अधिवेशनमध्ये जायचं फिरायला कुठेतरी.
हां. बाकी तुम्ही कुठे गेली? हो आलेत ना. बाकी कुठे फिरायला गेले, कसं बघण्यासारखं तुम्ही कुठे गेलाये? म्हणजे एखांद स्पॉट सांगू शकता का? म्हणजे बघू आम्ही पण जायच्या वेळेस मग तिकडे ट्राय करू. जर माहिती छान वाटलं.
आता एवढ्यात म्हणाल तर इथेच आम्ही औरंगाबादला वगैरे ते आपले आहे तिकडेच गेलेलो. पैठणला असं. होय दिवाळीच्या सुट्टीमध्ये. आता मध्ये कुठे नाही गेलो बाकी. तर पैठण वगैरे फिरून आलो. म्हळसा देेवींचं ते आपलं माहेरघर वगैरे त्याच रोडला आहे ना तिकडे हो.
अच्छा.
हम्म.
हो तिकडे औरंगाबाद तिकडे ते असं लेण्या वगैरे पण बघ बघण्यासारखं म्हणजे मी काय बघितलेलं ऐकलेलं आहे.
त्याला नाही मिळालं आम्हाला, कायकी दोनच दिवसाच होतय ना, त्याच्यामुळे तेवढच. हा म्हाळसाबाईंच ते झालं, ‌परत हे आपलं कोणाच तरी एक मंदिर आहे, ते पण एक छान मी विसरली नाव. नाव विसरले पण एक मंदिर आहे, ते पण छान आहे.
हो का हम्म हम्म हम्म हम्म.
ते कसं असं माहित असलं कुठे ये जाणं असं स्पॉट एखादा माहित असलं, ऐकलेलं असलं का नाई म असं जायला पण वाटतं घ्या जायला पाहिजे तिथेही. हो. आणि माहिती असल्यावरती, मग अस ऐकलेलं असलं की, मग माहित असतं तिथे कुठे बघण्यास
हां.. मग ते लक्षात पण येतं की आपण हे बहे. सांगितलं प्रमाणे मस्त असं आहे ते.
हो. तेच ना, तेच ना.
हम्म.
बाकी काय, म्हणता मग.
बाकी चालू आहे .
हॅलो.
हा बोला आवाज येतोय, कट होते मध्येच आवाज.
हो ते काय झालंय दोन तीन दिवसापासून आहे, ना थोडास ऍपला इश्यूच येतोय.
हां हां बरोबर.
तेच म्हणजे सॉल्व करता आहे टीम बेट येतं थोडं तर इशू येतोच ये, आज तर कॉलिंग पण नव्हती लागत बऱ्याच जणांची. स्वतः झाली स्टार्ट.
नाही मगाशी एकदा चालू केलेलं. एकदा ॲप हे केलं पण नंतर म्हटलं, कोण दिसत नाही आधी एकदा एक एका म ते विचारलं. तो म्हटला रावत नंतर करू या.
हो नाही तुम्ही विचारला म्हणजे, ज्यांना विचार विचारल्यानंतर जे फ्री असतं ते सांगता अवे्लेबल असेल. तरस बोलता हो ठीक आहे अवेलेबल. आणि यात कसं दोन्हींनी पण ऍपवर असणं गरजेचं असतं ना.
हो.
हम्म. नाही तर मग कॉल. नाही होत, आणि दोन्हीकडे नेटवर्क पण असायला हवं. नाही तर तुमच्याकडे नेटवर्क आहे, आणि दुसरीकडे नसेल तर मग कॉल तरी कनेक्ट नाही होत ना. असं होवून जात. आणि आज प्रॉब्लेम म्हणजे दोन दिवसापासून थोडा प्रॉब्लेमच येतोय ॲपला.
हा हा आवाज पण सारखा का ब्रेक
हो, तेच होतंय.
हो हो.
ठीक आहे. तुमच ही आता फर्स्ट कॉल आहे का हा.
हो फर्स्टच आहे. मी कालच हे केलं, त्यांच्यामुळे आजच फर्स्ट झालेलं आहे.
हो.
चालेल थँक्यू ताई तुमच्यासोब बोलून छान वाटलं.
हो. मला पण छान वाटलं, तुमच्या सोबत बोलून.
थोडं आज पहिल्यांदा, पहिल्यांदा प्रयत्न केलाय पण छान वाटलं.
हो नाहीे होत. आता पहिल्यांदा पहिलाच कॉल आहे, म्हटल्यावर थोडंसं असं वाटतंच काय बोलू.
ओके.
काही नाही थोड्या लक्षात यायला येतो ना. ठीक आहे चाल. ते दहा मिनिटं पण झाले ओके बाय.
हो चाल थँक्यू बाय.
बाय.